हॅलो हॅलो! !
हो युऊ राहिला बरते गेली काय
घरातच हाय नाही नाही घरातच हाय इकून नाही रा
हो का
त्यामुळं आवाज नाही येत ना
हा हा.. तेच म्हटल.. झालं गेलतो सगळेच सगळेच गेलतो जण भरी होती...
बरलं ना आमचं राहिलाच नाही हवा राहिला होते होई जेवन केला की नाही मूर्ती म्हणाले आ
काय कायच काही हो जेवण घेऊन छान बिस्किट खाल्ले फक्त स्वयंपाकच नका करे
चहा बिस्कीट खाल्ले आण गोळ्या.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
संध्याकाळी चार वाजताच बसायला लागते स्वयंपाकाला कारण सगळेच उपाशी
आ
ती
आवाज येत काय
संध्याकाळी पनीरची भाजी करा म्हटलं.
बरबर
थंडेगार झाली की नाही मग दोन टाईम तर तेच असते.
ह
दिवाळीत ना वारातून आला की
आ
होन क्लास झाला काय वो
ड्रायव्हिंगचा क्लास झाला काय म्हटलं
नाही चार क्लास बाकी आहेत अजून चार राहिले बग
ह बर आजचे असतील की
हे झालंच नाही का?
पाणी पावसच तर चालू आहे म्हण
ह
आ
हो ना
ह् हो आता आज
हो ना
चार दिवस आता
हा चार दिवस झाले
हम्म
आवाज आवाज
आवाज इत मारी
तु काय, भांडेे घासू राहिले काय? मो हा म त म्हटला आवाज खळम खळम.
हेडफोन लावले हेडफोन.
आ.
हेडफोन लावेला का हेडफोन?
हा बोल बोला.
हम्
हा. मी गेलती म्हण लेटरेतोन पाया आलाय की म या
नाही तिथे म्हटलं शिवणून कुठे ठोरी.
ह तेच केले तोघ ना काही पायार ते नाही सायकल आहे तर.
चांगलं म्हटलं त्याच्यासोबत दर्श तर त्याच्यासोत खेळ. नाही तिच्या खेळील तिच्याून खेळत खेळ.
हा.
बस झालं काहीतरी.
ते आलीच नाही आज त कळज नाही तर ते आले की मग यायच ज.
पयाणीचे बिच.
ते आलीच नाही ना खेले हे दोघंजणचे सायकलला चालवल्या काही. मोबाईल, हे टी व्ही वर काही गेम लावला, काही पायात, काही नाच. मी गेलती ना, पाहले.
नाही त सोरी मल.
ह ना तो आवाजला जायला विचार.
नेटवर्क तो पण आता हे वायफाय आहे बा.
त्या म, हेडफोन दूर ठेल्यान फोन तर त्याच्याने आवाज कोणी जास्त होते.
चहा पाणी काय मिस्तुरीला केलतं तर मंग आता काही केलं नाही अजून आज रविवार असल्यावर आलेते, नाही तर मंग काल माहिती हाय म, नाहीतर एखाद दिस मग मदत चटनार त
हां
आज फवारा झाला असता बरं पण, आता झालं स्लॅब आहे त्या हेच्यावर टावर वर
हम्म हम्म
आणि कायं इथ पुढची गॅलरीज नाही राहिला
हो, तरी आठ, आठ दिवसावर राहिला आता.
हा, आठ दिवस गमावतच असतील.
हम्म
हा वरच झालंय.
हो, आणि ते हे त्या शिवमच्या ना ते ते हे कर हो ते रेलिंग बी बसून घ्या.
ह, ना ते बस रे वेल्डीिंग वाला आणाय लागते घरी ना ते डायरेट डोळा
हा कारण की कसं ते म ऐकत नाहीत की नाही तर पडलं पडलं लेकरू
बसून सगळे ते आपलाच जीव घेते खाली पाहिला गेलो
हो ते ते कर कशीच बोलवले आहे तर
तो त्याच्यावर ते विटाय ठेवते आणि त्याच्यावर उभं राहून पाहते आता व त्याला दिसलं नाही
हाव का
त्या गॅलरीच्या जवळ इटाय होते एकावर एक तीन चार त्याच्यावर उभ राहायच.
हम्म पाय बरं मग किती आगव लेकर आहेत.
आता काय करतो त्याच्यावर इलाज
नाही नाही इलाज नाही मागे किती खिरशी
आता दरवाजा लावून घ्यावा लागत तरी बस झाल मग टेशन नाही.
हो दरवा दरवाजा लावला की मग टेन्शन नाही.
आहेच ना.
हा नाही तर आपण घरी नसलो गेले तर ऐकतात थोडीच ती मनानच करतात.
तेच ना त्याला दरवाजच लाववा लागत
आज सांगून गेलती मी तिला तयण गेन काढशीलन गॅसवर कडई ठेवते आणि तयन काढते ते काय काही सांगतील तिकडची पोरगी तिले एक दिवस मी घरी आली तर कुडला काढाला होते तिला हाव. तेच ना कुंडलाय काढायला होते मी एक दिवस ते पोरगी तिला सांगते ना काही बिन तसेच ऐकते ते
केली तर
येते का आवाज? आवाज येते? आवाज कट होऊन राहिला त्याला आता हॅलो.